हॅलो -हा काय जेवण झालं काय
जेवलॊ बघा तुम्ही जेवला
होय जेवलो बघा मी पण जेवून भांडी घासाय लागलोय तुमी भांडी घासला
होय मी भांडी घासली
हम् हम्म का होय पावसय
पावसाने जोरातच-अ हे केलंय
जोरात चालूय एक पाऊस
ह हो तुमचं काम चालू असय पावसात
हो पावसात आमचं नाय असं रोजच चालू असं असतय अं-कधी तर असतंय कारणं -पावसात काही कामच नसत्यात ना जास्त
ह हां
हा मी जाते बघा हेज्यात बेदाण्याच्या हेज्यात जाते स्टोरेज मध्ये
हो काय वेदाना नेटिंग करायच असते का
हा निटिंग करायचं
हातान करताय काय
हम्म अ हा हाताानच की बॉक्स उचलून घ्यायचे हाताान करायचं हेच की ओ
हो मग किती रुपयला बॉक्स असतोय एक
बॉक्स आम्हाला-आ आहे कि कमी मिळतोय आता पंचवीस रुपय तीस रुपय असं असतय
लईच कमी भेटत कि मग ओ
होय कमी भेटतो याच काय करायचं खरं घरात बसून पण काय करायचं आणि तेवढच मदत पण होत्या ना घरात
हो क आता कामाला जायचं गरजेचंच आहे सोडा भविष्य काळ म दिवस व वे वाईट पडले तर
होयक
परवडत नाही सोडा खरं काय नाही आता जेवलं आता आता उद्याच तयारी त्याला भाजी ला उद्या त्याला काय बनवायचं
होय उद्याच नियोजन आज करायला लागतय हम्म
आणि
येत आहे
ह
जं्स लोकांच बर असतंय आपलं आले जेवण केले आणि झोपले निवांतय उद्या काय पण बनवा कायतर करा
करा-काय जेवाय वा- ताट फुढं गेलं बास बाकीच काई नई
हम्म
ह चालायचं आणि काय तुमच्याकड काय विशेष
आमच्याकडे विशेष विशेष असं काही नाही बघा
नाही फिराय बिराय कुठं जाताय की नाही पावसाळ्यात आता सगळी पाणी धबधब बिबधब मोठं भरलेत सगळे धरणें बिरणं
अ हो.
जाताय, गेला नाही फिरायला कुठं?
नाही बघायचं चालय. म्हणा लागलात घरी, गणपतीपुळ्याला वगैरे जाऊया म्हणून. बघूया तं अजून म, हा नक्की काय केलेलं नाही.
हा, हा.
बघायचं.
जमलं तर जायचं.
हा हा.
हा.
हां हां. मग आमच, आम्ही पण जाणार आहे की. ट्रॅव्हल्स केल्या की, हा हा, हा, येतो. अं तिकड हेला आम्ही पण म्हणलं की गणपतीपुळ्याला जायचंय. हा, हा. मग म्हनजी येताय तुम्ही तिकड. हा तिकड जाणार आहे आम्ही गणपतपुळ्याला.
बर, बर.
काय आता जायचं म्हंटलं. ते असंच असतं, गणपत जाणार आहे मग आमची इ आम्ही पण ट्रॅव्हल्स केली इथल्या आमच्या इथल्या लेडीज आहेत सगळ्या.
हां हां.
आता पावसाळात फिरायला चांगलं असते ना तिकड.
होय चांगलं असतय फिरायला.
सगळं हिरवगार झालेलं असते ते डोंगर वगैरे आहे ते.
हो.
तुम्ही पण गणपतपुळालाच जाणार हाय.
आम्ही पण गणपतीपुळे्याला जाणार आहे, जाणार आहे असं नक्की नाही आमचं फक्त ठरवा, जा ठरवायचं म्हणा लागल्यात बघूया काय
आम्ही ठरवलय आमी जाणार आहे आम्ही तिकडच.
हा, हा मग
जरा पण पन्हाळगडला हे.
हां.
जायच फिरायला कधी भेटत भेटत नाही फिरायला नंतर आता का हाय पावसाळा. सुट्ट्या असत्या पावसात कामं न असत्यात ना आम्हाला पण इकडं.
होय होय.
त्यामुळे जायचं म्हंटलं, यताय तुम्ही मग आमच्या सोबत.
नाही बघूया, पहिला काय होते घरात काय म्हणतात?
होय, बरं ठीक आहे मग आम्ही पण जाणार आहे तिकडे नंतर. म दिपावाळी वगैरे असं दुसरीकडे उन्हाळ्यात मग जायचं इकडं भावाकडे आमच्या मुंबईला भाव हाय.
हा, विशाळगडला वगैरे गेलता का तुम्ही?
होय जाऊन आलोय विशालगडला.
हा, होय छान आहे आम् पण गेलतो विशाळगडला.
हा हा.
हा. तिकडं, नाहीय आता हा. पहिल्यासारखं नाही आहे काय आता?
ह ह नाही, आणि पायऱ्या वगैरे छान केल्या त्या.
हा छान केलं त्या आम्ही पण जाऊन आम्हाला पण बरेच वर्ष झालं
हय
मुलं लहान होती तेव्हा गेलतो आम्ही मग छान वाटत होत
केले तिकड अशी बाजूला कटबंदी केल्या तारेची मोठ्या दर्या ये नसाईटला त्याच्या बाजूने असं कटबंदी करून घेतल्या
हा हा पहिल्यापेक्षा बघायच जायचं एक दिवस ट्रिप काढायची हम् हम्म
दर्गा आहेा पुर तुम्हाला सांगतो तिथं असं चांगलं असते बघण्यासारखं पण छान आहे भरपूर लोक य आहेतेत तिकं
होय भरपूर अ गर्दी किती असते तिकडं
गर्दी भरपूर असत्या
हो
आणि कसं डोंगर वगैरे छान वाटतय बघायला
होय छान वाटते
आणि मुळात म्हणजे कसं ह्या दिवसात तेवढं जास्त बघायला छान वाटत ते सगळीकडे हिरवळ झाले असते ना
हम्म
हिरवळ झालेल्या असत्या बघायचं परत डोंगर वगैरे सगळे झाड हिरवी सगळं मस्त वाट वातावरण झालेलं असते
वातावरणाचे आणि ह्या दिवसात फिरायला छान वाटत
हा पर पाणी तुम्हाला सांगते पाण्यात पा धबधबे सगळं भरलेलं असते ते मस्त वाटतेय बघायला म्हणून म आपल्या ह्या दिवसात जरात जाऊन आलेला छान वाटते परत उनत काही सगळं हिरवळ गेलेले असत्या
होय ते उन्हाळ्यात नाहीत आहे आणि उन्हाळ्यात एवढ्या गर्मीचं कोण जातय गरमी कसली असते हा आता ह्या वेळेसच उन्हाळा केवढा दमवला हा
ख उन्हाळा कसली जबरदस्त उन्हाळा आम्ही पण ति बेदाला नीट कराय जातोय नाही जात होतो ना असत तेव्हा जातोय आम्ही
हम्म
तिथं तुम्हाला सांगते इतकं गरम होतय
हम्म
बोलायच काम नाही मशनी लायटी सगळं ल त्रास झाला ह्या वर्षी भरपूर त्रास झाला उन्हाचा
होय का
आता कुठं थोडा पाऊस पडलाय त्यामु थंड झालंय बघा सगळं नाहीतर उन्हाळ्यानं भरपूर त्रास दिलाय
हो
आता पाऊस थोडा भरपूर पडून म्हणजे झाला मनसन पेरायला हगैरे
माणसांची पेरणी ते राहिलेली खरं आता पाऊस पडल्यावर माणसनी पेरणी केल्यात
हम् होय आमच्या इकड पण राहणं अशी सगळी तयार करून ठेवलेली
पण पाऊसच नव्हता ना
हम्म पाऊस नाही त्यामुळ पेरलं नाही कोणी
पेरलं नाही
तर पेरायला तर आले पाहिजे की नाही
पाऊस आहे तर सगळा
हा पाऊस नाही उगसून कसं पिरून रिकाम व्हायचं परत नाही उघडून आलं तर काय करायचं
हो हो महागाई पण वाढते
हो शेतकऱ्याला सगळीकडच त्रास आहे
त्रास आहे शेतकऱ्याच कष्ट पण दिसून येत नाही आणि
दिसून यच नाही पेरायचं तर पेरून पाऊस नाही आला तर सगळं पक्षी खाऊन जाते ते धान्य पेरलेलं
होय
आणि नाही पेरावं आणि टाइमात पाऊस नाही आला तर बरबर पेरल्यानंतर तर पाऊस येत येत या आणि पावसाला की मग ती ज्या वेळे नाही फिरलं त्या वेळेस मग ती बिया कुच देत
हम्म
मस्त त्रास होतय नाही मग सगळं वाया जातय शेतकऱ्यांच सगळं वाया जातय म्हणून पेरणी पण वेळेत झाली पाहिजे
होय
आणि पाऊस पण वेळेत पडला पाहिजे पण आता सध्या काय पाच सहा वर्ष झालं पाऊस वेळेत पडना पण झालाय
नाही
त्रास होते माणसा शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त हार शेतकऱ्यांचा आहे
शेतकऱ्यांचं आहे
शेतकऱ्यांचं झालंय तुमचं काय शेती वगैरे आहे
आमची शेती आहे बघा थोडी हाय आम्ही काही असं म्हणजे माळव वगैरे नाही करत
हा
उसला होतय उसला होतत होत नाही शेतात जायचं जात नाही ेतात मग ऊस लावून ठेव सोडतात मग कधी तीन चार महिन्यात नाही एकदा भांगलायचं औषध मारायचं हा
ती पण जास्त माणसांना होईनच झाले आता कामाला काही
पाणी पाजायचं हेच करतात बाकीच मग काय नाही माळवं वगैरे करत आणि त्याचमध्ये उडसाच्या मध्ये काय तर हार्बर
हा
ते टोकलं कि ते काय ऊस ऊस म्हणजे व्यवस्थित येत नाही ना त्याच्यामुळे बाकीच पण काही टोकत नाहीत आधीमध्ये
हा हा हा हां
हम्म
आमच काय नाही आम्हाला काही शेतीच नाही बघा
नाहीये
नाही शेती आम्हाला असंच असं रोजगार करतोय आम्ही
होके काय नाही नसत त्याला काय येतं ते हो
हो रोजगार करायचा आपलं हा रोजच कामकाज काहीतरी करणे
होय
आपलं झालं आणि काय आता शेतीत तरी काय शेतकरी किती त्रास कर घेतोय माय बघतोयच आपण
हो आम्हाला पण किती एक ना आठ पाच स गुंता हा आम्हाला पण लई नाहीये
होच ते तेथोडाच लावायचा ऊस काहीतरी करायचं
होय तेच की
पोचला हवाय नाही तर काहीतरी मसर पण पाळी तर चालते खरं एक म